हॅलो हम्म.
हॅलो मग कितीक राहिले होतु का झाले? किती क राहिले?
काय पाच कॉल. ते रुचित दहा करेल होते पाच नव्ह ते राहील का?
वाच नाही बाई तीस कॉल ते
तीनशे नाही माहया याच्यावरती विसच यांचे येल आहे.
तिस राहतं ते
आली नेनती मग मला.
रिफ्रेश करून पायचं परत परत परत परत
तेच करणं लागत. काल मी काल केलं मी ते पण आलं नाही ते
नाही का पैसे दाखवतात काही
नाही तूय किती दाखव राहलो.
मला आता परवाज दिवशी बेचाळीस पडले.
हम्.
आज समजा आता पेंडिंग दाखवत एकशे दोन
हो का.
म्हणजे अगदी ये ना अकांटला जमा झाले तशी कार्याला जमा झाले.
कार्याची माहि नाही दाखवलेल मग त्यान.
पिवळ्या वर दाखवत का.
पिवळ्या मधी.
हा ते पेमेंट ला
पा हम्.
अनं तिथं आधी पिवळ दाखवतो म्हणजे याचा अर्थ ते आपल्याला होणारे येणारे अजून जर पिवळा असल तर बरं का.
हम्म हम्म.
जर मग काहीच नसल तर मग नाही अजून चेक करीत राहायचं रिफ्रेश मारीत
काल मी तिला फोन करून पाहिलं ते म्हणे तुमचा टास्क कंप्लीट होईल
पण मग कायल करायचंय खुध ही येतील मंग चेक करून पाहायचं एक वेळेस
हा ते फोन लावून पाहिला मी तिला डबल तर लागला नाही तो फोन
पुर इला का
आम हिला दिपालीला दिपालीला
ती तिजं काही खरं नाही तिच्या फोनचं
हा तेथे रोजी परवा केलाता ते नुसतं कुरुंग कुरुंगच वाजत होतं नुसत
हा आत्ताच होऊ राहिलं वेळ उरायला जायचा निघले का ओ पोरं
हा श्रेयस गेला
ऐ चाल रे त्या बाय पोरं आलेल म्हंत दि तो घाल सॉक्स हा उठ टिफिन बॅग कुठंय रे बाबा गेले व्हय तीथ खाऊ घालतील तुला पळ दुकानात टिफिन बॅग कुठंय तो फोन घे हिकडं काल शोभा ताई आल्या
हम
पोरगं समजा तिथनं आला तर अभ्यास करीत होत
अह
अन भई किती ह्यो छान लिहु लागला दोन चार दिवसातच अन लय भारी लिहू राहिला तुमचा मिथुन आमचं मोगळ ऐकत नाही ना आमच्या पोराला टाकू देत नाही
अ
शाळेत
हाव का
इथं टाके मिथुन बरोबरचाच हाय ना तो
कोण कोणी नाही ऐकू राहिलं
मुंगळं
हाव का
हा
हिचच नाही हाव चालली वाटत
हा आणि इथंच टाकीला म्हणे काही वा टिफीन बॅग कुठंय
मल काय म्हणत हुती ती रुजी
आह
ती मिटिंग झाली ना आपली मंदिरात मी तर त्याच्यावर जो फॉर्म नाही भरला मी आत्याकडं आलती
एम आय पी
हा मला तिकडं बोलवलंल एक हे अन काय केलं अन काय नाही ते रोजी मंदिरात कोण कोण कोण भाषण
तिथं माहिती होता आदितीला
ह हा अतरलं की सरलाबाई हिच्याकडं गेली म्हणे लिपिकाकडं आणि तिला म्हणली म्हणे हे लय छान तू लय भारी बोलली अन कोणाला नाव ठेवलं म्हणे कानू
तिलाच ना भयालाच नावं ठेवली मी परत फोन करते तुम्हाला ए पोरा